हॅलो.
हॅलो.
बोला ताई आवाज येतोय माझा?
तो येतोय तुला
हुं झालं चहा, पाणी, जेवण.
नाही झाला तुझं झालं?
नाही हो आम्ही आताच आलो ड्युटी हून.
हो का बरं बरं.
काय करायला मंग?
काय नाही बसून हाय तुम्ही?
हो का. बरी आहे तब्येत वगैरे?
हो बरी आहे तुमची कशी आहे?
आमची नसते ओ
मस्त आहे का?
काय चालू आहे तुमचं पाणी वगैरे तिकडं काय पाणी तुमच्या इकडं?
नाही पाऊस वगैरे तर नाहीये सध्या. कमी म्हणजे बिलकुलच नाहीये एक दोन दिवस झाले ऊन पडत आहे. तिकडं?
टिकरे बी आहे इकडं वातावरण क्लिअर आहे गरमीच आहे खूप जास्त.
हो का. इकडं पण आहे गरमीच आहे पाऊस नाहीये सध्या दोन तीन दिवस झाले.
हो ना. मंग काय चालू आहे बाकी तुमचं?
काही नाही कडे आत्ता ड्युटीऊन आली आंग टाकलं होतं म्हटलं एक कॉल करा ब. म्हणून कॉल केला.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
हम्म.
मंग बाकी?
काय नाही घरचे मस्त आहे तुमच्या?
आमच्या घरचे चांगले आहेत.
थोडीशी सरेल पाहा म्हटलं पण तुम्हाला कॉल करलो मी.
हो का. कोणती सिरियल बघता?
मी बघते इमली बघते. कधी कधी असे मूड झाला तसा इमली बघते. गुम है किसी के प्यार मध्ये बघते.
हो का.
जोधा अकबर बघते काहीही बघते मी जसं आवडलं तसं तुम्हाला पण ते आवडते सिरियल वगैरे आवडते का?
ते तारक मेहता का बघतो सिरियल बघतो ना मराठी सिरियल बघतो.
हा मी बी मराठी बघते, हिंदी बघते तारक मेहता कां. सी आय डी वगैरे
हो. नाही सी आय डी नाही बघत मी तेवढी मोठू पतलू मोठू पतलू बघ हा कार्टून बघते मी जास्ती.
मेबी मोटू पतलू बघते नाही तर, सिंचान मला आवडतं जास्त सिंचान.
मला पण अगयंत कॉक्रोचेस. सींजान मोटू पतलू मला ते, मोटू पतलू म्हणलेले आवडते. खुशबू बड्डेला केवाय
खुशबू समोसा.
त
नाही एवढं नाही आगिंद गोगरं चांगले आहे.
हो.
त्या अपेक्षा मला सिंचान आवडते.
हो. हो सिंचन पण मस्त आहे मला पण आवडते सिंचन, डोरेमॉन
डोरेमोन हो.
ह ते गॅजेट नवीन नवीन देते ना, आपल्याकडं जर काय असं डोरे म्हणून किती चांगलं झालं. नवीन-नवीन गॅजेट आपल्याला पण भेटले असते.
ऑगिंद कॉकरॉच न निघाये इंद कॉकरॉच्या मांगे मांगे मांगे मांगे मांगे मांगे मांगे ते.
हो.
हम्.. डोरेमण मस्त आहे, डोरेमन वेगवेगळे गॅजेट वेगवेगळ्या वस्तू.
हो ना गॅजेट जर का असले तर किती मस्त होते आपल्याकडे पण.
त्याकडे मी पाहिजे होते जुन्या जमान्याचा असं हाव. मी काय केलं असतं माहिती का तुम्ही काय केलं असतं गॅजेट असते
मी अभ्यासाचा सगळं माइंड मध्ये घेतलं असतं.
हा मी बी तेच केलं असतं.
त..
मी बी तेच केलं असतं.
हा त्या नोभीताच्या सारखं काही नाही, आलं की लगे गॅजेट काढला की झालं.
गॅजेट काढला कि झालं गॅजेट काढला कि झालं. मस्त होतं ते जिंदगी लई आरामात होतं की.
हो ना.
म्हणून आपल्याकडे नाही आहे.
हो थोडे फार तरी कष्ट पाहिजे.
काय तेे पण,
म्हणून.
हम्म रोज नेत असतो काही नाही गं.
हो का.
झाले हॉस्पिटल हून ओपीडी वगैरे बंद होती आमची.
हा हा.
पेशंट होते. डिलिव्हरीचा पेशंट होता, मग आताचं झाली जस्ट साडेपाच वाजता डिलिव्हरी झाली.
हो का? बर बर काय झालं, मुलगा का मुलगी.
मुलगा झाला मुलगा, आमच्या मॅडम नव्हत्या.
हो कां.
हो. मॅडम बाहेर गेल्या आणि डिलेव्हरीच पेशंट मग, मी एक सिस्टर दुसऱ्या त्यांनीच केली. आम्ही डिलेवरी केली पेशंटची. हो सर्व येतं एक शिकून गेलं कामामध्ये शिकून जाते माणूस वेळ लागत
हो ना. त्यांच्यात झाल्याच्या नंतर एकदा, कणी नाही मी काहीच नस काय करते, घरीच असते.
हो का?
हो.
काय स्पेशल आहे का आज?
काही नाही आज स्पेशल आज रविवारचं चिकन मटन हेच स्पेशल असत आमच्या इथ.
हो ग.
हो तुमच्या इकडं?
आमच्या इकडं काहीही असतं चिकन, मटण, मच्छी. नाहीतर मग आमच्या तसाच झाले एक टाइमचा. मग संध्याकाळी काहीतरी साधच एकच टाइम कर काही नाही तर संध्याकाळी
हो पण नाही आमच्या इथ आता संध्याकाळात
पण मला दादा एखाद्या वेळेस गावाला गेलेला असला ड्युटी साठी तर येतात म्हणून हा
आमच्या इकडं आता नाईटला मटण तुम्ही खात असता का नाही?
नाही मी नाही खात.
नाही का?
मी नाही खात मला ते आवडत नाही.
हो का भाजी येते का तुम्हाला?
भाजी येते बनवते मी सर्व. अंडे मटण मच्छी सर्वच मी मी का आपलं ते चिकन वगैरे काय असलं मट तर वगैरे असलं धुऊून घेते चकचक.
हां.
आणि त्याच्यामध्ये मग तेल घेते तेलामध्ये कांदा लसण आणि संबार टाकते त्याच्यामधी मटन टाकते फिरवते थोड्या वेळ त्याला वाफु देते पाणी सुटल्याव मग थोडीशी हळद आणि मीठ टाकते. चवी पुरतं मग त्याला चांगला फिरवते मोकळे होऊ देते शिजू देते. म वून सांभार टाकून फिकं खायचं असेल तर कोणी खातं ना. सॉल्टी रस्सा. तर ते देऊन देते नंतर मग भाजीसाठी खोबरं कांदा दा लसन, टमाटर, अद्रक, संभार वगैरे हे सर्व टाकते मिक्सर म्हणून त्याला भाजून घेते मिक्सर म्हणून काढून घेते. कधी कधी सर्व वेगवेगळं काढते नाहीतर मग कधी सर्व एकत त्र काढते आणि मंग फोडणी घालते ते सर्व काढून हां पहिले फोडणीला कांदा घालायच्या आता कांदा नाही घालत मी.
हो का?
फोडणीला तर मटेर ल मध्येच टाकते नाहीतर भाजी गोड गोड लागते ना म्हणून. लसण घालते पहिले फोडणी मधी. लसण घालते मग ते जे आपण प्युरी करतो ते प्युरी घालते. नंतर मग खोबरं मगजे आपल्याला आपले बेसिक मसाले असतात बगा कांदा अ सॉरी अ तिखट, मीठ, हळद अ आपला काळा मसाला सादा मसाला
हो का?
ह चिकन किंवा मटन मसाला. मग सगळं टाकते त्याच्यामध्ये चांगलं शिजून घेते. त्यात पाणी टाकते त्याला चांगलं शिजवते पाणी आटू देते. नंतर मग पीस सोडते मग गरम पाणी सोडते वरून जेणेकरून चव जाणार नाही.
हो का?
हम्म खूप मस्त व्हायची मस्त होते म्हणून
ह मस्त ते तुम्ही खात तर नाही मग तुम्हाला कसं काय माहित?
खात नाही मी बनवते पण मी सर्व बनवते मी फिश फ्राय बनवते हा. ह दम बिर्याणी बनवते साधी बिर्याणी बनवते अंडा बिर्याणी बनवते. व्हेज आपलं अंडा पुुलाव बनवते अंडा राईस बनवते.
हो.
चिकन बिर्याणी मटन बिर्याणी.
चांगलं आहे सगळं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण येते.
हा मच्छी. मच्छी रस्सा मच्छी रशाची मच्छी बनवते ते खेकडे वगैरे असतात त्याची आमटी वगैरे सर्व बनवते.
हो का?
हम्म मी म्हणायला मी वेज व्हेजिटेरयन आहे पण बनवायला मी सगळ बनवते खायला काही खात नाही बनवायला सगळं बन
चांगलं आहे ना?
खेकड्याची कढी असते बग कढी भाजी
हो हो.
बोंबल्याची चटणी ठेसा बोंबल्याची रस्सा भाजी बोंबल्या तळूण वगैरे बोंबले झिंगे फिश फ्राय. हम्म फिश फ्राय, फिश करी, अंडा करी मसाला भाजी अंड्ये जी हा बुरुजी बीरजी सर्व बनवत
चांगले
आज चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवते.
काय म्हणल्या?
चिकन सिक्स्टी फाय वगैरे सर्व बनवते मी.
हो का चिकन सिक्स्टी फाईव्ह पण येते का?
हा.
चांगलं आहे सगळेच येते तुम्हाला जवळपास. जवळपास नाही सगळ येतेच.
सर्वच येत अजून कुठली रेसिपी न्यू वाटली तर तेही ट्राय करते म मटक्यातलं मटण ही बनवते हम्म. स्पेशल चुलीवरलं चुलीवरलं भाकरी चुलीवरलं मटण मस्त हम. या या खायला म्हटलं.
बरं बरं येते एखाद्या वेळेस.
हम्म मी मागे बनवल होत बघा. हो बघा तुम्हाले येते की नाही?
मला पण येते.
हो हो. मी एक वेळेस बनवल होत चुलीवरच हा. हो.
हो. तो सांगतो भाजी वगैरे कस बनवायचं. तसं नाही नाही आलं तर आई पण सांगते. आई आईच्या रेसिपीपेक्षा दिदीची रेसिपी जरा चांगली असते.
हो का?
आईची नाही तेवढी चांगली असते. म्हण होतास तर दिदीलाच विचारते.
हा हम्म्म.
कुठली पण रेसिपी काही बनवायचं असलं की दिदीला विचारते.
नाही मग आमच्या इथ सर्वांनाच स्वयंपाक बनतो. पाहिलं तर कुणी म्हणत नाही, की स्वयंपाक येते म्हणून. पाहिलं तर कोणी म्हणणार नाही की हिला चहा बी येते म्हणून. हा येते. हो मला खूप चिडवत्यात मला मला सर्व चिडव तो तसे पिईला काहीच येत नाही, काहीच जमत नाही. कांदा बी कापता येत नाही, चहा बी येत नाही. माझ्या शिक्षक तर म्हणायचे तुला पाणी बी गरम करता येते की नाही. उकळता येते का म्हणायचे पाणी तरी, की स्वयंपाकाच्या नावावर फक्त पाणीच उकळता येते.
सर घरी येऊन बघा म्हणायचं माझ्या मला काय काय येतय आणि काय काय नाही.
म्हणलं होतं सरांना या म्हटलं नाही नाही. तू माझ्या आधीच तु स्वयंपाक बनवून ठेवशील म्हणायची तूझ्या ताईला बनवायला लावशील. आणि नाहीतर विकत आणशील आणि मग सांगशील की मी बनवला. मी कस काय विश्वास ठेव
तुमच्या तुमच्या समोर बनवते म्हणून सांगायचं ना.
हा म्हणलं मी सर तुमच्या समोर बनवते म्हणलं तुम्ही पहा म्हणलं. माझ्या मॅडम पण. मॅडम नाही म्हणतात मला ज्योती तुला काहीच येत नाही.
बरं बर चालतय ठेवते मग करते नंतर.
काय म्हणल्या?
ठेवते करते नंतर.
नंतर कधी ओ?
आ उद्याला
उद्याला करता का?
हो हो.
चालतंय चालतंय. करा उद्याला मग, बोलू आपण.
हो हो हो.
हां ठीक आहे बाय.
के बाय.